हॅलो आवाज येतोय का ताई
हा येतोय येतोय येतोय
हा आला आला तुमचा कॉल आला मगच मी जे नंबर डायल करते ना त्यामध्ये असं कॉलच होत नव्हत अस कोणाला
अच्छा अच्छा आता झाला हा हा बोला बोला
हा चालते चालते ह काय नाही आपल्याला काय ते रेसिपी बद्दल किंवा एखाद्या पर्यावरण बद्दल वगैरे असं बोलायचंय ना
हो अधिक मास पण चालेल आपलं काही नाही
हो आधिक मास चालूय हो जाव यांचं आता आता काय थोडे दिवस राहिलेत हा
होय होय जा जाव यांची मजा आहे आता सध्या
हो जावळंची मज्जा आहे सासऱ्याची सजा आहे आता
सासरीची सजा आहे प्रत्येक प्रत्येक प्रत्येक ठिकाणची प्रथा पण वेगवेगळी आहे
हो हो आमच्यांकडे तरं भरूपूंर आहे हो जावांयलां म्हणजे असं लोकंवा चांदीचं कांहीतरी गिफ्टं द्यायचं पोशांख ते वां दांत
हो आणि मी कां हो हो हो बोलां बोलां
आपणं कायं जोडवी वगैरें करायंची लागतांत
हो हो हो हो आणि मी तरं हम्मं आणि मी तरं अजूंन कांहीं ठिकाणीं बघितले नां तरं अं त्यांच्यांकडचे सगळें मामा अं किंवा नातेवाईक जे आहेतं ते सगळेचं बोलवतांत जावांयाला म्हणजे आमच्यांकडे कशी प्रथा आहे की अं ते आं आपल्यां मुलीचे म्हणजे मुलीचे सख्खे म्हणजे आपलां जावई असेलं त्यांनांचं म्हणजे आपणं हे करतो करतों नां साधांरण असं तरं मी अजूंन कांहीं ठिकाणीं बघितलंय नगर बिगरच्यां तिकडे तरं तिकडे तरं सगळें सगळेचं बोलवतांत पां म्हणजे पाहुणे म्हणूंन लावांयला आणि सगळें जणं करतांत इतकं छांन आणि इतकं अगत्यं करतांत म्हणजे
आणि ते ऍक्च्युली चांगलं पणं असतं त्यानिमित्ताने एक दानं पणं होतं ना अधिक मासांमध्यें
होतं आणि जे आपलं हे कम्युनिकेशन तुटलेलं आहे की कोणं कुणांकडे हल्ली जातं नाहीं त्यांच्या ते निदांन तीनं वर्षांनी एकदां ते निदांन सगळीकडे आतां कायं कायं जणं माझां म्हणजे माझां मुलंगा तरं अ कधीं गेलंच नव्हतं तिच्यां काकांकडे किंवा म्हणजे असं नाहीं कामानिमित्यां होतं पणं ह्यां आधी उपासांमुळें सगळ्यांकडन जाऊंन येतांत म्हणजे ते बोलवतांत म्हटल्यांवर आपल्यांला ते जायलाचं पाहिजे त्यांच्यामुळे नाती जवळं येतायं जरां असं वाटतंय मलां
आपल्यां संस्कृतींमध्ये हे सणंवार वगैरें त्यांसाठी साजरे केले जातांत लोकांनी म्हणजे आनंद लोकांना म्हणजे घेतां यांवा म्हणजे एखाद्यांची परिस्थिती वगैरें गरीब असते नां त्यांनां असं करतां येतं नाहीं ते कशाच्यां निमित्ताने पणं साजरं करतां यांवे
साजरं करतां
किंवा लोकांथान व्हावं संपर्क वाढावं आजकांल जरां सगळें बिझी आंप आपल्यां त्यांच्यामध्ये व्यस्तं व्यस्तं झालंत नां कामांमध्यें लोकं हो लोकांशी आजकांल संपर्क तुटलांय नां
तुटलांय पहिलं कसं आतां लग्नांच्या पत्रिकां दोन महिन्यां आधी जाऊंन घरोघरी वाटायंची पद्धतं होती आतां कसं झालंय मोबाईलवरं पत्रिकां टांकली कि आग्रहांचा आमंत्रण म्हणूंन सांगून आपणं हे करतो असं आहे
हो हो आणि आजकांल सगळें कसे गृहितं धरतांत फोन कायं पहिलां माणूंस कसां आजारी असलां तर रिप्र्यक्षा जाऊंन बघूंन यांयचो नक्की कायं कंडिशन आहे वगैरें आतां काय मोबाईल कुशांली विचांरली झालं बसं
हो हो तसंच आहे आतां आतां तसंच आहे
त्यांमुळं सगळं जगं आतां लांब लांब होतं चाललेलं आहे आतां
लांबलांब होतं चाललंय त्यांच्यामुळे अधिक मासांत अगदी हं महिनाभर खूंप छांन वाटलं म्हणजे आपणं पणं कांहीं नां कांहीतरी करतो कांल एकादशी होती नां जरां आपणं पणं कांहीतरी करतो असं
हो हो आपणं पणं केलंच नां कमीतं कमी कमी आपणं देवालांयला म्हणजे असं वां देतो
पुढे आणि कसं म्हणजे जेवळे फायदे आहेतं तेवढे तोटे पणं आहेतं पणं फाये पणं भरंपूर आहेत आपल्यांला लगेचं कळतं हां नाहीं उद्या एकादशी ते हं कांहीतरी आपणं रील बघतांना वगैरें आपल्यांला कळतं नां पटंकन कांहीतरी उद्या एकादशीला आहे आपल्याला उद्या हे करायचंय म्हणजे असं
आणि आपल्या पण वाटतं ना तो सण साजरा करा. जाऊन आपल्या कुलदेवतेची वगैरे ओटी भरली किंवा देवदर्शन. वगैरे अधिक मासात कस देवदर्शनाला गेल्यावर अधिक म्हणजे जितकं काय करता येल ना तितकं अधिक करायचा प्रयत्न करतात म्हणजे जास्त फळ प्राप्ती भेटे या मह्यात त्यामुळे दे प
होय होय खरंय खरंय बरोबर आहे बरोबर आहे. हय होय काहीकडे
हॅलो
काही काहीकडे काही काहीकडे म्हणतात धोंडे जेवायला जातो धोंडे जेवायला.
हो हो गोड जेवन वाहायला बनवायचं आम आता ऍक्च्युली आंब्याच सीझन चालू आहे त्यामुळे आंबे आमरस पुरणपोळी ते चालूच आहे.
हो अमरस पुरण पंचपक्वान.
आतच
होय होय अमरस वगैरे तेच तेच चांगलंला वाट. दहा महिना असा छान श्रावण महिना होय श्रावण महिन्यासारखं वाटत अस काय ना काय
हा
गोडधोड करायचं आज काय हे आहे म्हणून करायचं उद्या काय ते आहे म्हणून करायचं असं.
अधिक मासामध्ये जरा हारीपाट वगैरे आमच्या इथे
मध्ये मध्ये कट होतोय आवाज हो हो.
नेटवर्क प्रॉब्लेम.
हॅलो आ हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे.
आवाज येतोय.
येतोय येतोय येतोय.
हा आजकाल मंदिरामध्ये कोठ हारिपाठ वगैरे पारायण वगैरेच चालूच आहे देऊ म्हणजे जेवढं जास्त करता येईल पुण्य कमवता येईल तेवढं माणसं आ करून घेतात.
होय होय खरं आहे बरोबर आहे म्हणताय ते.
हा तुम्ही गेल्याला का नाही कुठं जेवायला धोंडे जेवण.
नाही हो माझ्या आईकडे माझी आई खूप म्हातारी आहे पण ब्याऐंशी वर्षाची आहे. तरी पण आईने आम्हाला बोलावलं होत दोघींना. हो हो आम्ही जेऊन जेऊन आलो हो हो
आमच्या इकडे अशी आईची पण ओटी भरायची पद्धत आहे.
हा आईची पण आईची ओटी भरायचीच असते खर तर.
होय ना
हो आईची ओटी भरायची खूपच चांगलं असतं कारण कसं आपण कधी असं आईची ओटी भरत नाही ना आ तर अधिक महिन्यात ते आपल्याला ते हे आहे म्हणजे ऊटी भरायचं हे आहे पुण्य आहे
हो हो आमच्याकडे पण आहे क्या आईची ओटी भरायची किंवा देवाला असं वाण वगैरे द्यायचं.
हो हो तिथं प्रथा आहे.
नदीची ओटी भरायची गायला गायीला म त्वाच गाय आुपल्या हिंदू धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ आहे ना त्यामुळं हा गाईला पण वान द्यायचं
हो होय बरोबर आहे बरोबर आहे. जेवढं करू तेवढं आता ह्या महिन्यात थोडंच आहे.
हा त्याच फळ आपल्याला अधिक म्हणजे जास्त भेटत
मिळत मिळत हो आपण जे नेहमी करतो त्या डबल मिळत म्हणतात ना
हो अधिक महिना झालयं आता थोडे दिवस राहिलेय.
थोडेच दिवस राहिलेत होय होय बरोबर हाय.
हो हो म्हणजे आता तुम्हाला मी हा बरं बर ठीक हे. कोर नन चालतयं चालतय.
होय होय अ बघते आ मी किती झाले ते. हा हा हॅलो येतयं येतय आईकायला येतय येतयं.
हा हा चालतयं चालतय बाकी काय आणि तुमच्याकड
तुम्ही गेला होतात की नाही अधिक महिना जेवायला.
हो हो गेलेलो ना आमच्या आईने वगैरे बोलवलेलं जेवायला. जेव्हाय म्हणजे पहिला अधिक महिना लग्नानंतर जरा जोरात केलेला आता जरा काही जरा जुनं झालं त्यामुळ आपलं साधं आपलं जेवण
हा बरोबर आहे जेवण साधं आणि आता हो आता अधिक महिन्याचे ते खूपच प्रस्त ह मीडियम सोशल मडिया मुळे आपण व्हिडिओ बघतो ना तर ते खूपच झालंय आता म्हणजे असं आपलं पहिल्यांदा तसं नव्हत आपल्या वेळेला म्हणजे जावयं यांय आपलं काय आपलं पाय धुवायचे किंवा म्हणजे जावयं धुवून घेतच नाहीत पाय समजा पण ते जरा थोडं हे करायचं औक्षण करायचं काय असेल ते आपण द्यायचं म्हणजे आई द्यायची आणि नंतर जेवायचं वगैरे आणि मग तेवढंच जा होतं आपल्या वेळेला आता खूपच आहे अधिक महिन्याचं.
आजकाल सोशल मीडियामुळे ती रांगोळी ती फुलांची सजावट परत जावयाच ते औक्षण व्हडिओ वगैरे कर बनवायचे. ते परत स्टेटस ला ठेवायचं.
हो हो भरपूरच असं
त्यामुळ केलंय असं.
होय होय.
बारीक बहीण वगैरे आम्ही सगळ्यांनाच बोलवलेल.
अच्छा अच्छा हो त्यानमित्ताने आवो सगळी एकत्र येतो ना आपण.
हो आई केला आमच्या आईच्या एवढी परिस्थिती नाही पण त्या मनाने केला आम्
नाही जस जस असेल तसं केलं ना तरी पण ते पुण्य मिळत असं काही नाही. आणि आपली पण जास्त अपेक्षा नसतेच ना वो आई किती म्हणजे आता आपल्याला तर खूपच म्हणजे वर्ष झालेत पहिलं पहिलं खूप खूपच केलेलं आहे त्यांनी त्याच्यामुळे आता थोडं कमी हे केलं तरी काय नाही.
हो हो आईची ओटी वगैरे भरायची कुठे देवदर्शनाला वगैरे गेलेला का नाही तुम्ही.
हो गेलेली ना गेलेली ना हो हो हो.
सोबत गेलेलं कुलस्वामिला वगैरे चांगलं असतं.
हो चांगलं असतं नाहीतर मग अगदीच नाही जमलं तर घरात ओटी भरली तरी चालते कुलस्वामी आपण स्मरण करायचं आणि घरात ओटी भरायची.
कुलस्वामिनीची वोटी वगैरे भरत
हो हो भरतात भरतात. किंवा असं सुद्धा दान सुद्धा चालेल ना वो असं काय म्हणजे आपल्याला सद्धा समजा कुठे नाही जायला जमलंत. तर कोण अगदीच गरजू आता आजकाल कोण गरजू राहिलच नाही येत. तसं म्हणायला गेलं तर ह ह
सगळे फसवतात आणि
होय होय पण मग आपल्याला थोडं वाटलं कुठे काय असं गरजू कोण तर त्याला पण मदत करायच अस पण मी करते म्हणजे असं जास्तीत जास्त.
का आहेढं पुण्य कर तेवढंच आपल्याला भेट
हो तेवढंच तेवढंच मिळणार आहे तेच
बाकी काय तेव्हा ते कोण आपण सोबत घेऊन काय आलेलो काय घेऊन जाणार आहे
अजिबात नाही खरंच आहे पण
जेवढं आपण ह्या जनमात कमव ना तेवढं पुण्य जेवढं चांगलं करू ना तेवढं आपण पुढच्या जनमात म्हणजे चांगलं होईल किंवा आपल्या मुलाळंचं चांगलं होईल
फळांचं चांगलं व्हावं हीच अपेक्षा आहे आता
ते म्हणतात ना जैसे ज्याचे कर्म दैसे फळ देतो रेश्वर
पुरेश्वर हो ना खरंय खरंय आहेत आपले आहेत
फक्त पेरायचं उगवत का नाही ह्याची चिंता करायची नाही आपण फक्त पेरता राहायचं
बरोबर आहे खरंय स्वामींचं स्मरण करायचं नाहीच अगदी काही जमलं तर स्वामींचं नाव घेत राहायचं दुसरं काय करणार
ते उवल किंवा आपल्याला त्याच्यातून काय भेटल वगैरे तस नाही फक्त आपण फेरत राहायचं श्वर
हो दहाच्या वर झाले आपली आता आपण अ मला खूप छान वाटलं पण तुमच्याशी बोलून
हो हो मला पण छान वाटलं तुमच्याशी बोलून त ठीक आहे ठीक आहे ओके ओके
हो ठीक आहे ठीक आहे